हा बोल कि हॅलो!
आवाज यायला का?
यायलाय की बोल. हॅलो!
हॅलो!
यायल काय?
हॅलो तुला यालय काय ऐकू? तुला यालय काय? ह काय कलंस म्हलोय? काय करल्यास म्हणालोय?
तर नंतर ऐकूयले.
होय च कि मग
हॅलो! तस नाही ग तू बोलल्यास पण ते मला नंतर ऐकायला यायले.
आग ने इंटरनेट तसच व्हायल य ग मी बोलल्यानंतर
हम्म हम्म बोलकी मग.
काय कराल्यास म्हंटलो.
काय नाही बसलोय बघ बाई.
हा हा. मी पण बसलो आहेच बघ चहा पिलीस?
नाही अजुन तु पीलीस?
नाही.
झोपून उठलीस काय?
आत्ताच बघ.
झोपून उठलीस व्हय?
काय झोप पण नाही, तेवढंच अर्धा तास एवढा वेळ झोपलो नाही जास्त.
अर्धा तासंच झोपतेस?
अगं झोपलेलो आ उठलो बाई.
तू! तू वाटतं झोपून उठलास वाटत, काय झोपणार आहेस?
झोप यायला, मला पण झोपलो नाही अजून. अगं बाई दुपारी झोपायच राह रात्री झोप लागत नाही म्हणून झोपलेच नाही.
हम्म.
मग आणि काय?
काय नाही, ते करून आलीस?
नाही परवा सरांना विचारलेल सर सांगितलेली की ग्रीवियन्स पिरियड आला की टाक.
कुठले सर?
अभिनंदनचं!
विचारलीस व्हय फोन करून?
त्याच दिवशी, माझी कास्ट व्हॅलिडिटी ज्या दिवशी आली त्याच दिवशी फोन केला.
हा हा आता ग्रेव्हीअन्स पिरियड चालू झाला असेल की आता?
हम् आज हे होतं, प्रोविजनल मेरिट लिस्ट.
अजून लागायची आहे का?
अगं होय मी पण चेक केलं, कुठल्या वेबसाईट
ऊ कुठल्या वेबसाईट वर लागणार आहे?
वेबसाइट काय चेक केलो नाही. यूट्यूब! यूट्यूबला.
युट्यूब व्हय!
हा व्हिडिओ बघितलो पण नुसता. दाबेल्या काय?
कळालंच न्हाई? ग्रेवीयन्स पिरियड उद्यापासून सत्तावीस तारखेपर्यंत आहे.
व्हय! म्हणजे दोन दिवसच.
हा, तीन दिवस.
उद्या शनिवार, रविवार, सोमवार ए खरं उद्या आ म्हणजे आश आषाढी एकादशी आहे ग ते वारीचं
हा.
मग त्याच्यासाठी सुट्टी असल आणि रविवारी पण सुट्टी असल मग सोमवारी एकच दिवस असणार?
रविवारी चालू असतय ग. सुट्टी काय असं नाही आहे त्यांना, व्हयं -व्हंय.
हम् म झाले की रविवारी सुट्टी असली,
हा सरांना मेसेज कर, सर मी उद्या येऊ काय? म्हणून विचार. अं ते काय म्हणतात बघ असं का आता ते हे फेस्टिवल आहे म्हंटल्यावर, काय एवढा विषय नाही. तेनी टाइम दिल्यात आता त्यांना पण घ्यायलाच पाहिजे स्टुडंटच.
तेच की वरनंच आलाय ना हा पिरियड.
तेच की आणि त्यांना पण काहीत असेल की म्हणजे पेमेंट वगैर,
हो काय माहित नाही सोड, पण मला कळालंच नाही. उद्या आणि दोन उद्या दोन दिवस गेले कि, मग सोमवार एका दिवसात व्हायला पाहिजे ना म्हणून विचारलं ग.
हां. हा.
हं बग. आणि काय, काय आणि
काण आलीत की तुझं?.
माझं पण आलं सोड, एकेकांचं अजून येईनात कि गं.
काय माहित बई आता.
बायको करूया, चांगली पुरगी करूया व्हयं पुरगी कोण हाय?
ते दोनदा ऐकायला लागालंय, सबमिटचं ऑप्शनच ईना झालंय.
तुला पण तसंच यायलंय व्हय टास्क.
व्हंय सगळ्यांनाच तसं सगळ्यांनाच. तसं यालेत बाळ.
नाही, नाही थोड्या जणांना टास्क ईनातच.
अगं ईनात खरं अ असं याल्यात बघ.
हा मला पण असंच यायल्यात मी ग्रुप वर मेसेज टाकलेलो ते स्वप्नील सर म्हंटले की, अं व्यवस्थित ऐका. आणि म सबमिट बटन ला क्लिक करण्याच्या आधी ते म्हणजे काय इशू असेल तर ते एकदा व्यवस्थित. लिहा आणि मग पाठवा खरं म्हणजे टास्क केलं तर चालतंय असं म्हंटले.
हां मी पण केलोय सोड आज किती पन्नासभरच केलोय. अजून काय केलोच नाही आहे मी.
मी पन आज जास्त केलोस ते आमच्या इथं रस्ता करालतीत, त्याचाच गुंगीत होतो आज. आमच्या इथं सिमेंटचा रस्ता केल्यात.
कसं काय अआजून इलेक्शन नाही, काय नाहीत आणि सिमेंटचा रस्ता केल्यात.
अगं आज नाही महिनाभर झालं, म्हणजे ते पाईप असत्यात माहित आहे काय ते पाण्याच्या निळ्या कलरच्या-
हां
हा सगळं पूर्ण गल्लीनं सगळं ते- पाईप घातल्यात. महिना झाला कामं- झालंय आमच्या इथ आणि त्याच्यानंतर वर- आता घालतेत की त्या पाईप जेसीबी न उकरून- खाल्लन जमिनीतन घालतात त्या पाइपा- म्हणजे पाणी स्पीड येते म्हणून घातलंत ग. हम् सगळीकडे ते घातलं. नाही ग म्हणजे ते क आवड येतं त्याने -
हा
त्यांचा हा त्यांचे पी ए ते आमच्या गल्लीतच आहेत.
व्हय...
हा म्हणजे ते वरण बहुतेक पेमेंट तर सँक्शन झालंत वाटतं त्यामुळे केलंय ते रस्ता.
हा हा, म्हणजे आधी कसं होतं मग-
असं नॉर्मल डांबरीच होतं ग आता सिमेंटच केलं त्याच्यावर असं रेश- वगर म्हणजे स्टँडर्ड रस्ता केलात ग.
व्हय म स्टँडर्ड गल्ली वाटत असेल.
मग आमी पण आहे ना त्या गल्लीत म्हणुन-
व्हय व्हय...
हं हं व्हय ग म्हणजे आमच्या पाठीमागच्या गल्लीत वगैरे सगळीकडे केल्यातच. आमच्या इथं लेट झाला. सगळीकडे झालंता आमच्या इथं आता झालं.
आमच्या इथं काय आमच्या पार्टीशन आहे सोड आमच्या इकडंच- हे येते आणि अर्धा तिकडचा अर्धा रस्ता तिकडच्या ह्याला सुकुमार सरांना येते. आणि अर्धा इकडच हिला येते.
हा तुमचं तस येते ना- बर बर, होय-
जाऊया-
आमच्या इथ आता काही नाही छान करायच होत पण त्याने केलेत गं-
हेचे
ओ बाळु मामा काय नाही बघ निवांत. मग काय तर. अत् छीड माडमेवा-
अवगड ये बाई कधी एकदा
म्हणजे ते पी डी एफ चाल- इथे ना म आपलं कॉलेज किथीला सुटणारे गं- कारगुटीतून जाई त्यांच्या. एम सी एस ग प म्हणजे टायमिंग काय सुटायचं? धबधबा म्हण दे तुम्ही. म्हणजे आपल्या इथे डिगेटीच ना. हा शुक्रवार एकच दिवस साडेपाच ला काहीतरी सुटतय वाटत ग. कॉलेज मी जाऊ नका घरी नीट बोला तरी. हा आणि उरलेला दिवशी का नाही म्हणजे म्हणाल ते. लेक्चर कमी असलं की दोन ला सुटतय कधी तीन ला सुट कधी चारला सुटतं असं म्हणालतेत ग मण म्हंटलं. तेच. मग मी विचारायचं होत. हम्म त्या ह्यजात बघितलं की होय होय वेगवेगळ आहे. नाही नाही आपल्या त्या एमसीएच्या ग्रुप वर पाठवलं की पिडीएफ वर. म्हणजे एमसी एच सगळं प्र प्रोसिजर च किनई पाठवलंत बघ पीडीएफ ती पीडीएफ मी बघितलो ग बसून सगळ नीट. मग त्यात किनाय टोटल ना कॅपराउंड म्हणजे होऊन ते शेवटचे एक असते माहिती का उरलेल्या सीट मध्ये हा ते सगळं आहे कि नाही सगळं होऊन लास्ट तारीख किती होते सांग आठ सप्टेंबर होत. हा अठरा स नऊ म्हणजे सप्टेंबरच की.
हा हा. खरं एकेक जण अस म्हणल्यात की थर्टी पर्सेंट, फोर्टी पर्सेंट ॲडमिशन झाल त्यांच्या कॉलेज मध्ये तर कॉलेज सुरू करतात म्हण.
हम्म. हम्म हम्म काय माहिती बई. मग काय तर कधी चालू होणार बाई? चालू झाल्या झाल्या दोन महिने शिकवतात आणि लगेच सेमिस्टर.
काय म्हंटलीस?
लगे म्हणजे आणि दोन महिने चालू कॉलेज आणि लगेच परत सेमिस्टर म्हणलं सहा महिन्याचे.
व्हय.
मग कसं होणार सांग बाई? काय माहिती?